हो येतोय का आवाज.
हो हो बोला ना.
काय करताय अ काय करताय.
काही नाही ओ.
ह ह
त जेवण होती त्याच्या आधी म्हटलं जेवण करा. बरं झालं आधी केला कॉ कॉल परत.
मी कालपसून ट्राय करतोय तू यच दाखवत.
हो ना ओ कॉलेच चालू आहे याचे त्या. चे किती तास.
रात्री तर मम्मी सोबत बारा साडे बारा वाजे पर्यंत बोलले. वीसच झाले. ह.
हो का?
हा बर.
आले ना तरी बरेच. हम्म.
ऊ आ रात्री काय होतय अस जरास कठीण झीरो याच्यावरच दोन तीन कट अशे झाले अ.
होय कट.
हो ना माझेही चार पाच झाले बिचारे काय होते मग.
चलो येतात त्याचे पैसे. काय.
काय केली आज भाजी.
भाजी काय केली हो का.
तुमची तुम्ही काय केलं.
बिर्याणी शिकून दिली म्हणे अमृताान.
ह मस्त शिकवल त्यांन.
हॅलो.
हम् हॅल
हॅल हॅलो
आवाज येत नाही का हॅलो
आता
बर नाही आवाज आला तरी कट नको करू ह. कशी म शिकवली बिर्याणी कशी सांगितली तीन रेसिपी.
रेसिपी कशी सांगितली म्हणलं बिर्याणीची. हम्म.
म्हणजे किती सारे जण असले किती जण घ्यायचं ते, त्यानुसार तांदूळ घ्यायचा बिर्याणीचा बासमती
ह
मॅरिनेट करून करत असते मी, किती सांगितली? पण मी मॅरिनेट करते, आधी थोडस चटणी मीठ दही वगैर रे लावून, ते कालउन ठेवून द्यायचं चिकन मग फोडणी टाकताना झाला बारीक करून टमाट बारीक त्यात टाकायचा
हम्म.
हू द्यायचं चांगलं, मग त्यात दही टाकायचं चटणी वगैरे टाक मग
हन.
नंतर मग भाजी शिजवून घ्यायची आधी. भाजी शिजली, एक सिट्टी
झाली बिरिस्ता वगैरे टाकायचा, बारीक करून आपण तळून घेतो ना, हॅलो?
हा. हा बोल ना हॅलो? येत नाही का आवाज? हो
मग मग ख्यायचे, भाजी शिजल्यावर म त्याच्यावरच मग बिरिस्ता सांबार पुदिना छान लागतय.
हो का? मी तशी नाही करत मी पहिले हे करते, भाजी उकडून घेते अं ते खडा मसाला, हिरव्या मिरच्या, टमाटर, कांदा लसण, अद्रक या अस जाळ जाळ बारीक करते खलबत्त्यात. म मध नाही कत आणि मग ते तेलात ते टाकते. हो जाळ-जाळ असते. मग ते टाकलं, तेल टाकलं त्याच्यात ते मिरे साक सगळेग ते कलणे अजून ते हे ह् लवंगा
हा.
मग हे मसाला, अशे मसाला सांगळून घ्यायचा. नंतर मग त्याच्यात
हम्म.
पडलेलं चिकन फ्राय करतो आणि त्याच्यात पाणी टाकायचं. त्या पाण्याला उकळी आल्यावर मग
म हा भात टाकायचा. भात म आधी शिजवून घेता का?
भात नई शिजून घेत, कच्चाच टाकते तांदूळ धून
हम्म हम्म.
तांदूळ धूनच टाकतो, शिजून नाही टाकत. हा कुकरमध्ये
मग ते चिकन जास्त गल नाही
नाही गलत. गंजापेक्षा गंजात नीच चांगला होता म्हणजे आसं फिरवता येतेना.
ह
मका हो मस्त जा लागते सगळी इकडे
हा. हो
दम बिर्याणी करते भाजी इकडे भात बी करते.
हम्म.
भाजी वेगळी तशी ती नाही येत मला.
आता बोलवत जान मग.
हां..
के एखाद्या वेळेस केल्यावर बोलवत जा म्हटलं नुसतं अमृता मावशी लाच बोलवत.
बर बर तुम्हला बोलवता. आच्यापेक्षा तुम्हालाच तर जास्त चांगली येते बाई. आता एखाद्या वेळेस येणार तुमचं.
काय कधी?
आहे का एक नंबर टेस्टी होते.
हो ना.
मी अशीच करते एक नंबर टेस्ट होते. हम्म. सगळ्याला आवडते मी दर रविवारी बनवत असतो. आणि मग तसही करायचं जर आपल्याला नाही. आजून काही नाही. ह
ह
हस
अ
हॅलो. हॅलो.
तुमचे हो पाणी पित होतील मी.
नाही बाई आज कस सकाळीच नळ आलते आज एवढी काम पूरले कपडे धुवाचे होते फरश्या भां भांडे स्वयंपाक व्हायचंच आहे आता अंघोळ केली मी म्हणटलं चल आता बोलू दे
नाही का तुमच्या इथं?
ह का
तेच म्हटलं तुमचा फोन नाही मला सकाळी मी आज माहि
हो तेच तर म्हणून हा.
वैष्णवी वहिणी सोबत दो दोन वेळा बो बाली मावशीसोबत बोलली एकदा, एकदा अमृता मावशीसोबत बोलली.
हा.
कर जा मला.
ह
काम करता, करता बोलून घेतलं.
माझ झालंच नाही मला त्यांचे आले बालिताईचा आला तर मग मला वैष्णवीचा आला त्याच्या स्वतः तिकडून आले मी म्हंटल मला कामं करू द्या मग मी आराम लावीन.
हम्म्
योगा विचारायचं ना मग एक तासाच ऑनलाईन योगा करते
गर्दी होती.
बघा. मी दोन तीन दिवस झाले ट्रा करून राहीली
हो ना नाही एक एक चालूच राहता ना. ति जरी
घरो त तुमला टेन्शन नाही. आज जात होते. मला किशोरी सोबत हे करा. हा आ आमारा क्रिटिकल कि बा राजेश्वरी सोबत जात होते कुठे पार्लरचा ऍडमिशन आहे म्हणे पार्लर करताय? कोण राजेश्वरी म्हटलं जा. माझं तर झालेलंच आहे त्यावेळी. किट गिट भेटतं म्हटलं. किट मध्ये चांगलं- सामान आहे म्हण हेअर डायर फेशियलचे कीट. काल रेखाताई सांगत जाय मला. बघा मग काव्यासाठी. ते सांगेल म्हणून जाऊन पहा
जा. जा‌. ना
ते गेल काय आज जाते म्हटलं कि ते तीन हजार भराय लागतय ते ठीक आहे. ह हअर स्टाईल शिकवते म्हणते ना.
अ..
जास्त वेळ तर आली तरी बस. आपल बाकी. बोका बर आहे. मग मेकअपी आला तर. आ..
हो. हेअस्टाईल येत नाही तील म्हटलं.
नाही का?
वाटते प्लकिंग वगैरे तेच तर वहिनी ना एवढी छान हेअरस्टाईल. करून दाखवली तिथं तिनं तर म्हणे तूच चालत जाई म्हणे मा-
हा
ओ दादा घ्या.
हम् हम‌् हम‌्
तुम्ही जास्त पुढे पुढे करू नका. नाही तर ते तुम्हालाच हे करल. तुम्ही जाऊन तर
बोल
हो. एवढच ऐकत बस लागते. तसं- आधीची तुम्हाला नाईत
ते येडण्याची बायकोचं हाय ना ते म्हट येडण्याची बायकच आहे ना ते ते रस्ते य काय आहे आटोटी तिथं गेली होती बाई मी लय गोष्टी सांगे मला गेल तुला गोष्टी सांग
तर म्हणे. अस नाही कराय लागत मग-
बघ करु.
नाही क केस पण घेतलं ती ना तिची केस करायला गेली. चटकाच लावून घेतला.
बाईईई
मला इतका हसू येत होत पण वैणी सांगत होत्या.
हम् हम्.
त सगत म्हणे.
हम्.
मग घेतलं चटकास लागलाय तिला म मने करतोय मनान
मंदा मंदात गेलती ना म्हणते ते नवऱ्याला सोडून
हम्म. काय माहित काय?
ते लय हुशारच दिसते. एवढं येते का ते क्लास घेऊन राहि का ते तर एवढे हे नाही वाटरले मला जउदया आपल्याला कीड भेटते तर कीडच्यासाठी जाचो.
कडून किट मिळत्ये आपल्या ओळखीची आहे म्हणून वहिनी चालली. तर
तुमही जाणव आरवी वाली जवळ ते नाही देत काय?
आर्वी वाली तिले विचारावं लागेल गड्या तिथं म्हटलं नाही मग काल गेल तिथ मी
हम्म हम्म. हो मी त
विचारावा लागेल ते तरी
कि ज दि तिथं फेशियल करायच हो ति तरी चांगली शिकवते.
बघ काय तर ते मेकअप बी चांगला करते.
ह ह. पुरायला हा.
हं मी नाटलं मग हे करत ऐली ना. का तो म्हण नव्हतं म मी ट्रीटमेंट घेतोय ना याची स्कीम ची
हे गव्हर्नमेंट करडून भेटते ना तेवढं कीट त्याच्यासाठी चालली.
हा हो का?